हा बोला की.
हां हॅलो.
काय रे बेटा?
काय नाही बघा बसले आत्ता. चहा पाणी वगैरे आवरल. तुमच? होय झाला की.
हा हा हो झाला आत्ताच.
हा हा स्वयंपाक मग
स्वयंपाक आता नुसता भात झालाय.
हा हा हा ठी का ते का सोडलं? परत मग
ते सोळ्याला म्हणजे त्याने आता आठ ला जाणार आहेत जॉब ला मग म्हणलं जरा गरम गरम करूयात आमटठी भाजी चपाती भात काय एक वेळ गार झाला तर चाल
चालतय चाल
भाजी गरम पाहिजे की त्यांना
होय होय
तुमचं आवरलं जेवण वगैरे
नाही अजून स्वयंपाक करायच आमच्यात वेळाने जेवतात नंतर करायचं सकाळचं थोडं थोडं आहे आता बघून करायचं
होय मी आज गडबडीत सकाळी चपाती भाजी केल्या
हा हम हा हा
म म्हणला आता जरा करूया सगळं आवरूया पटापटा
हो का मला काय करा आले
आणि बसलात खेळत
हा हा
बसून चालत असते
होय होय ते चालू की लहान आहेत म्हटलं तसं
होई
हम्म
उद्या राज्याचे गृहमंत्री येणार आहेत कि
कुठे इचलकरंजी मध्ये ना होय होय येणार आहेत क अमित शहा
अमित शहा केवढ काय काय केलंय त्यांच्यावर स्वागतासाठी तयारी चालूयत होय ख त्याच्यावरून पण रील केली होती परवाह कोरुचीतल्या माणसानी म्हणजे आवड बँकेचं पण उद्घाटन आहे ना त्याच दिवशी उद्या मग त्यांनीच करणार आहे ते मग म्हणजे ज जिथपर्यंत गृहमंत्री येणार आहेत तिथेपर्यंत एवढंच त निळा प म्हणजे काळा आणि अ पिवळा कलरचा ते पट्टा असतात की
हा हा
तेवढंच मारलंत त्यांना जेवढं दिसेल एवढं आणि बाकीचा स्पेस राहिलाय तसाच तिथं माती पडली धुळा पडलाय तिथं काहीच केलं नाही मग त्यान व्हिडिओ केला की बाबा अ राज्याच्या गृहमंत्र्याला सुद्धा तुम्ही गंडवायला लागलाय का म्हणून
होय होय बरोबरच आहे कि त्यांचं
मग तेच क मग तसं केल्या नंतर मग त्यांनी अ म्हणजे नगर नगरपालिकामधली थोडी माणसं आणि परत म्हणजे जेवढं राहिलेलं ना आपल्या इकडचा स्पेस इनस्टग्राम तो कवर करत आले होते तर त्यात पण तिथं लोडझाड नाही काय नाही तस ते म्हणजे माती वगैरे पडलेले असून त्याच्यावरतीच पेंट केल्यात हा म त्याच्यावर त्यांनी रिल ली की बाबा तिकडच्या साईड ला क्लीन वगैरे करून मग तुम्ही पेंट केलात आणि हिकडच्या साईडला अस का म्हणून
अछ का हो
स्वतः तिथे राहुल आवाडे वगैरे जाऊन सगळं क्लिनिंग करून व्यवस्थित केला पोलीस पण भरपूर म्हणजे असे सगळे राहायला तयारीतच
होय होय ते गृहमंत्री येणार आहेत म्हटलं तसंच ना
होय केवढं पब्लिक केलंय तिथं ग्राउंड वरती पण नाही अऽऽ गांधीत नाही,, अटल बिहारी ते सॉरी हा अटल बिहारी तेच की.. कुठला चौ क आहे कि तो हा त्याच्या समोर एक जरा.. ते संजय गोडावत सारखं काहीतरी प्रोजेक्ट वगैरे असतात बघा..
ते हा हा तिथं.
तोंड वरती कराय लागल्यात.
करायला लागलेत हा हा,,
चेअर वगैरे किती ज काय ठेवल्या,,, हम्म.
जागा लागणार नाही,, ते तर म्हणज येणारच न.
आम्ही परवा दिवशी गेलेलो, कालच वाढतं चेअर वगैरे पूर्ण अस.. सगळं भरलेलं,, जागा नव्हती चालत, यायला जायला सुद्धा..
होय, होय,
तर ऊद्या गर्दी भयानक असणार.. अरे यांच्या सगळ्यांच्या मुळं ट्राफिक पण जाम होत असं सगळं..
होय, असं कुठं आता ट्राफिकच प्रश्न मिटलाय रोजचच. ट्रॉपिक येतकी असत की नाही तर म काय बघायलाच नको एवढे ट्रॉपिक झाले
आ,, बस स्टँड वरती पण ट्रॅफिक व्हाय लागले. इचलकरंजी म्हणजे, काल लेडीज एकटी हे झाली. म्हणजे बसमध्ये, म्हणजे कार आक्सिडेंट मध्ये, मेली बघा..
हो का,,
दुपारी अंऽ बस स्टँडलाच की आपला इचलकरंजी
हा हा
हम् बस थांबली होती, आणि फोर व्हीलर होती ती बाई काहीतरी बसमध्येध्ये. चडत होते आणि एकदम स्पीडन गेला आणि बरोबर त्या बसला जाऊन धडकला पुढचं जे फोर व्हीलर. जा असतो ना स्पेस. तो सगळा असा भुकणा उडलाय आणि ती बईचा तर जागीच मृत्यू झालाय.
आई शपथ
म्हणजे ते. जीव गेला तिथं,, दवाखान्यासाठीच आली होती ती पण,, हम् दवाखाना ला आयजीएम ला दाखवायला आली होती,, म्हणजे रीलमध्येध्येच बघितलं मी. आईजमला आली होती ती, तिच दाल घरी. जाताना तस झालं तिला.
हम्म हम्,,
क्षणाचा भरोसा नाही..
हो,,, तरी पण माणसाशी हुलडबाजी प्रमाण वागऽऽ
हो आहे,, आणि ते चहा च. घ जण बसले होते फोर व्हीलर मध्ये ति चौघं पण गायब झाल्यात. थांबलीच नाही तसं झाल्यावरती, पकडून आणूपर्यंत पण म्हणजे गायबच ते सगळे..
आता प्रत्येक गोष्टीची सिच्युएशन लय डेंजर आहे कुठं पण, कुठ घरात ना बाहेर. पडल की माणूस घरी परत येतोय का या्याची भरोसाच नाही झाला इतका तर.. डेंजर असं वातावरण झाले की नाही या जगात.. नाही भयानक आहे म्हणून आपल्या लहान मुलांऽऽ
जीम मध्ये कस जरा तणी स्टृईकली रहायला ऽऽ पाहीजे की बस स्टँड वरती टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे.. बसचे,, म्हणजे जिथं बस थांबतात ना तिथे हे काही आणायला नको.. तने बहिर सोान..
होय होय,,, तस पाहिजे आता तरी पण त्यांनी काय. कारण आता मासता चौकातलं किती मोठं जागा केलं तिथं तर एवढं ट्राफिक व्हायचं कायम... ट्राफिक पोलीस अस.. पण केलं पण लोकांची असं वाहतूक त्यांच रोच वाहन फिरणारच ना भरर त्यामुळे ते होणारच आणि ते व्यवस्थित रेग्युलर कसं म्हणजे सगळ्यांनी जर नियम पाळले ट्रफिकचे तर व्यवस्थित होतेय माणस. हातात आहे त्याने तर किती म्हणजे सुविधा करणार असं झालं आता प्रत्येक घरात. नाही दोन दोन तीन तीन गाड्या फोर व्हीलर सकट प्रत्येक घरात नाही मग त्यामुळं. बाहेरे पडतात आता कसं पैसा झालाय त्यामु कसं लोक. म्हणजे आपले हे सा जातात नाही ैनीसाठीठी वगैरे बाहेर सारख जेवण पार्टी वगैरे त्यामुळे रोजच आहे वैर निघले आहेत
जेवढ्या लेडीजच्या गाड्या तेवढ्याच माणसाच्या पण झाल्यात. सगळ्यांच सेमच हे झाले त्यामुळ काही शेवटच होईल
तितक्या गाड्यारवल्या जात
होय
हम्म
हाय कायच कोणाला काही बोलून चालत पण नाही सगळ्यांना काही ना काहीतरी कामं असतात काम
हो होय फक्त काय ट्रॅफिक ट्राफिक सगळे रूल्स व्यवस्थित केले कि नाही सगळ्यांना व्यवस्थित होतेय ना कोणाचा क्सडेंट होतोय ना काय त्रास होतो आहे असा आहे
आय जमला तर रोज एक केस चालू आहे
हम्म होय
हम्म
ते आता कसं अमेरिकेत वगैरे कसं आहेत त्यांच्यात रूल्स आहेत कसले कस म्हणजे एक दिवस ह्या गाड्या बाहेर पडायच्या एक दिवस या गाड्या बाहेर पडायच्या
जपान मध्ये सगळ्यात क्वालिटी खरं जपानला म्हणजे सगळ्या अमेर का इकडं तिकडं लंडन वगैरे त्याच्यापेक्षा म्हणालं गेलं तर जपानमध्ये सगळं व्यवस्थित के केलं जाते हम्म तथ लहान हा लहान मुलं सुद्धा चालीस स्कूल ला किंवा काहीतरी तर तम्ही जात नाही थांबतात तिथच
हम्म हम्म
मग तो राज्याचा तिथला देश म्ह ह का असेना मुख्यमंत्री का असेना
हा हा तस आहे थोडा रूल्स भरपूर आहेत सगळ्या प्रत्येक देशात प्रत्येका इथ रूल्स वेगवेगळे आहेत
होय
हम्म
आणि असायलाच पाहिजेत सोडा त्याशिवाय काही खरं नाही
होय
हम्म देश पुढं पण जात नाहीे आणि काय सगं अकडंच
हम्म आपला देश तर तीन नंबरला आहे भारतात तर भारत देश जगामध्ये तीन नंबरला आहे, लोकसंख्येत पण सगळ्या गोष्टीत
हम्म परवा नई जनगणना झाली. आले होते का तिकडे?
होय होय आलेले की शाळेतले शिक्षकांनाच दिले ते काम
होय.
हम्म
आमच्या इकडं म्हणजे इत कोरोजिम मध्ये तर सर्वेला आल त्या लेडीज एकटे होता आणि जेन्ट्स एकटे होते. दोघजण आले होते.
चालतय करूया काय परत कॉल हं.